हॅलो.
बोल.
हा हॅलो.
हा ऐकू येतय काय?
हा येतय बोल की आता.
हम्म. तू पहिली कोण?
काय करायल्यास?
आहे माय वसलेय तू?
काय नाई बग बसले मी पण टी व्ही बघत.
का काम काही कराय नाईस वाटत आज.
नाही नई आज काही नाई आज लेट झाला उठायला तो नाश्ता वगैरे करून टी व्ही बगत बसलोय.
हम्म्म.
तुझं काय चाललंय?
मी पण आता जेवण वगैरे बनवलं जेवण खाल्लं वगैरे.
येतंय वय जेवण बनवायला?
हो येतं की.
आणि कॉलेज?
कॉलेज आता झालं जाऊन आली कॉलेजला अं.
तीन सपलं काय?
होय.
म आता पुढं काय म.
पुढे जॉब करायचा.
कुठं इंटरव्हिव्ह ला वगैरे गेलतीस.
अ नाही अजून तसं काय नाय.
मं जॉब कुठं करणार हाईस?
बघायच. आता ज्याच्यात आवड हाय त्याच्यातच करायचं म्हणजे असं काही
म तुला कशत आवड हाय? हम्म म आता त्यासाठी शिकायला पाहिजे ना. बेसिक पसण
होय
बेसिक येतच असेल तुला
हो येत बेसिक थोड
आणि काय मग सुट्टीत कुठ गेल्तीस नाहीस
सुट्टीत आता लोणावळ्याला जाऊन आली आहे
ओ येवढ्या लांब यालो
हां
वळेला
होय खूप छान आहे तुम्ही पण बघून या
कुठे कुठे गेलतीस लोणावळ्याला तरी
कार्ले देवाला गेलतो आम्ही कार्ले देवीला
ते फेमस आहे ना तिथलं
हा परत विल्याला गेल तो फार्म हाऊस ला वगैरे छान आहे तिथं
जाआय पायजे ऐकदा
जाऊन या
की आणि कुठे गेलं नाही
हम्म आणि दिल्लीला जाऊन आले
दिल्लीला येवढ्या लांब
होय
घरच्यांनसोबत कि फ्रेंड सोबत
नाही आमची म्हणजे कॉम्पिटिशन होती ना डान्स त्यासाठी गेलेलो आम्ही
मग कस डान्सची कॉ कॉम्पिटिशन कशी झाली
मस्त झाली
नंबर वगैरे काय आला की
शो होता ना आमचा हा
कि काय सुट्टीत काय शिकलीस काय नवीन
नवीन अस नाय अ रेसिपी मला जेवण बनवता येतच रेसिपी अजून नाही काय ट्राय केले असं नवीन नवीन आताच मग अशी मॅगी बनवून
म्हणजे चांगलं
हम्म तू हगला सुट्टीत
मी कुठं गेलो नाही सुट्टीत फक्त आम्ही रिसॉटला वगैरे फ्रेंडसोबत तेवढं गेलतो बाकी कुठं काही गेलो नाही आम्ही
हा
तर कुठं आणि घरातच बसून असतो ना त्यांना जास्त वाढलंय म्हणून आता बघायचं पाऊस पडला की जायचं न
हा लोणावळ्याला जाऊन या नक्की खूप छान नाय
जाणार की
हा काय नाय
आता काय झालं आता जॉब बघणार
हा
कुठं इथंच बघणार कि दुसरीकड कुठं
इथंच बघणार कुठ तर
बघ बघ
तू काय करतेस मग?
आं
तू जॉब वगैरे काय करतेस?
नाही मी पण आता जॉब बघाय लागलोय म तेच उशोच सुरुय माझा आता हुडकाय लागलोय सगळीकड बघू आता मला मिळ मला पाहिजे तसं मिळना मिळालं.
म्हणजे कस
म्हणजे पाहिजे तसं नाही म्हणजे मला टायमिंग माझं बसत नाहीये मला चार पर्यंतच पाहिजेय टायमिंग. त्याच्या आधी किती पण चालते पण मला चार वाजेपर्यंतच पाहिजेय.
आता दिवस तू घरीच असतेस ना. हा मग फुल टाइम बघायचा.
नाही मला फुलटाईम आत्ता तरी नकोय. मला तेवढं होत नाही कसं सकाळी कसं बसलं क नाही त्यांचं कसं असतं टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेसात आठ पर्यंत असते एवढा वेळ
म्हणजे काय नेमकं काम होत ते?
म्हणजे असं सीएच्या अंडर कामच असतय ना.
हा
मग त्यांच्या इथं कसं असतंय त्यांची बिल्डिंग वगैरे जास्तीचे असतात मग त्यांच आणि मन पेंडिंगला असं जास्त काम असतं मग त्यावेळी एखाद वेळेस बसलं तर चालतय पण असं रोज, रोज पाठ काय म्हणल. आणि पेमेंट पण सीए कड असलं कनई मग पेमेंट पण तस नसतंय आपण म्हणण्यासारखं. आ त्यांनी स्टार्टिंगच आम्हानी देत्यात पाच हजार पाासनच. हो देत्यात मग बाकीचे तसे देत नाही दुसऱ्या जरा कोल्हापूरला वगैरे गेलं तर मग ति न स्टार्टिंगच दहा हजारपासन आहे. कोल्हापूरला येऊन जाऊन होत नाही हॉस्टेलला मला मग हे होत नाही कारण की मला जरा पोटाचा वगैरे त्रास आहे म्हणून.
सगळंच कस ना म तुमच्या मना
म्हणून बाकी दुसरं काही तर बघायचं म्हणा लागल्यात ना आता बघु आता काय हुतंय.
मग टायपिंगचा वगैरे कोर्स झाला असला तर ते कराय
टायपिंगचा कोर्स झालाय टायपिंगचा कोर्स झाला नाहीेय पण येतय मला टायपिंग वगैरे येतय परत टॅली झाल्या एम एस सी आय टी झाल्या.
हा
त्यातनच बघायचं आता काय
कपड्याच्या दुकानात पण असते ना बिल्डिंगच वगैरे तिथं बघायचं.
त्यांनी काय परत काय मला फोन केला नाहीय. इचलकरंजीत ना तेच आता मी त्यांना दोन, तीन वेळा संध्याकाळचा फोन केले त्यानी म्हणजे त्यांनी नंतर तुम्हानी फोन करतो पाच, दहा मिनिटांनी त्यांनी काय फोनच केला नाहीत मला.
मग दुकानात जाऊन भेटून या ना.
त्यांचा पत्ताच त्यांनी मला सांगत नाहीये. आता तिथे लेडीज स्टाफ पण असायला पाहिजे.
हा पेपर पेपरमधे चेक करायचं म्हणजे कुठ जॉ काम वगैरे आहे का असं असतय पेपरमध्ये पण
तेच करणार हाय आता
हम्म पेपरमध्ये दिलेलं असतय कि इथ काम हाय तिथं काम हाय.
आता बघू आता कुठं काय मिळतय झाल आता किती एप्रिल पासू न शोधा लागलोय अजून तर काय मिळालं नाही.
हम्म सोनारच्या वगैरे दुकानात पण असतय ते पण बघायचं जरा
तिथं तिथं कसं आहे तिथे एकदा जाऊन आलतो मी दोन वेळा जाऊन आलो तिथं त्यांनी म्हणत्यात की नाही. आम्ही बिलिंगला लगेच ठेवत नाही आम्हानी पहिला सेलिंगच पाहिजे. ते आम्ही पहिला सेलिंगच करणार म्हणजे अं पॅ ते सेल गर्ल्स म्हणून पाहिजेत हा ते म्हणतात मग ते आमच्या पप्पा नको म्हणत्यात.
अ हा हा
ते तिथं दिवसभर थांबायचं होत नाही म
नाही असं काय नसतंय जसं कस्टमर येईल तस असतय ते,
सेल्सगर्ल म्हणून नको म्हणत्यात एवढं तुला शिक शिक्षणाला एवढा पैसा आ म तिथं आणि कसं वाटतंय.
हम्म म्ह आपल्या ओळखीचे वगैरे आलं कि ते आणि हे
कड बघायचं सुरू हाय बघू आता इथं किणी क कु कुठ तरी हाय ती संस्था तिथं पाचशे रुपये भरले. तिथं फॉर्म भरायचा असतोय आणि तिथं पाचशे रुपये जर भरून फॉर्म भरला, तर त्येणी आपल्याला जे जे स्किल्स आहेत तिथं त्यांनी त्या फॉर्म मध्ये भरायचं असतंय. म ते भरलं कनी म तेनी आपल्याला स्वत्ता देत्यात जॉब
हा म ते बघा
हा ते चांगलं हाय म ते त्यासाठी फॉर्म भरणार हाय आता ते दोन तीन दिवसात जाऊन युन फॉर्म भरणार हाय आता ते पाचशे रुपये द्यायंच पहिला स्टारटींगलां तेला फॉर्मचेच पैसे आहेत ते पाचशे रुपये
फॉर्म चे पैसे ते म आता पेमेंट किती?
नाही पेमेंट असं तेणी नाही देणार. आपल्याला तेनि हुडकून देणार इथं जॉब हाय तिथं जॉब हाय. हा आणि इंटरव्ह्यूची वगैर तयारी तेनी करून घेणार.
हा हा
म बरं पडतय य.
हा मला वाटलं डायरेक्ट तेनी जॉब देणार.
नाही नाही त्यांच्याकडें फक्त जॉब हुडकून द्यायचं तेन असं हाय ते फ
हा म्हणजे आता इथ रिकामी जागा हाय तर तुम्ही तिथं जाऊ शकताय असं
हा
हा हा ठीक.
आणि इंटरव्ह्यू ला वगैरे तेनी सगळं समजून सांगत्यात असं असं इंटरव्ह्यू असतोय इंटरव्ह्यूचं क्वेशचन हे विचारतील ते विचारतील. इंटरव्हूची पूर्ण तयारी करून घेत्यात.
हम्म चालेल.
म
आणि काय म्हणतेस!
काय नाय
आता काय म तू घरीच असतेस ना,
होय.
मग तू कोट जॉब उडकली नाहीस, का अजून
नाही अजून नाही हुडकला ठीक आहे मी ठेऊकाय
बर ठेव चालतय,
ह